हा बोल तर हा तिकडे गेली होती मी जराशी तिकडे गेली होती मी जराशी
हम्म
हम्म कोण तुरी दुसरं कोण नाही भेटला का मीच भेटली
कोणाशे बोलू स तू
साक्षीशी्री बोलाच कस चालू आहे मला तुझा संसार
तुझ्यासोबत काय बोलू तुझ्या नव्या तुझ्यासोबत काय केश
साक्षीताय साक्षी मी आमचा कासलाड
अरे न त्यांनी त्यांना केला तरी हो जात अभिजीच्या बायकोला कराच असत
तिच्यासोबत बोललीच नाही बाणी मावशी ससेस
अरे वालीले का राहतात
हो का
ना आमही सोबत आचतोय त्यांंदा बुधले
तू आले हो पैसे पन्नास रुपये
हम्म पन्नास नाही ये येणारय ते आले नाही अजून आले नाही अजून
म मला आले म
तशी हो ते दाखवत आहेत त्या पण अकाउंट मध्ये नाही आले हम
हा हा बरं
हो बाकी
त्या सासरीचीित तबेत बरी आहे बीपी वगैरे
ना आज डबल केला होता पाठीील मॅडम पाटल मॅडम ना मलम दिला म्हणे अ्न औषध दिला म्हणे
पाटील मॅडमकडे इथं का सरकारी मध्ये गेल ते हो का
हा हो ते नलचा रिपोर्ट आणायसाठी गेले होते
हा हा हा
आं दाखवलं तर मला
ह हो मिल त्या दिवशी मला आलता फोन तिचा म्ह इथ सारखं दा थायरॉइड चेक कर काम होटल करत म्हट मग काय निघालंथायरॉइड, निघाला का तेन, नाही ना तेवढं तरी बर झालं बाई,
नाही रि बाई रिपोर्ट नाही आला,
नाही आला म्ह हो का बरं बर मला वाट आलाच,
नाही आलं, हा, हम्म,
आणले अर्जुन हर्ष,
गोळ्यावर नाही तू तू द्या,
घेतली न गोळी, आता झोपायची तयारी करत होती हर्ष म्हणत होतेती. तू वाढून घेव मी झोपतो आता,
हो, हम,
आणले म्हटलं हर्षुना हो, त्याच्यासाठीे अचून आणले म्हटलं अजून मशरूम, म्हणजे त्या्या ना पियुष, हा हा आज दिली ऑर्डर किती वीस, वीज डबे दिले तसे, लुडेरीवा हो,
त्याात हम,
कायमती तो त्या, सभा घते कन कायमती,
हा,
ब्लँकेट धुतलं तुझ, पिवळवाला,
हा ना किती,
मशीनच नाही, रे मशीनच नाही, फिरे मग, ड्राय, ड्राय ड्राय करायचं होत, तर मशीनच नाही फिरे, मग त्याला बाहेर काढ हो, बाहेर काढलं आणि नंतर पिलं ते, पाणी घेते मग ड्राय करायला, फिरते ना तर फिरेच नाही त, डबल अकरावे डबल पनी केली, डबल आठ पर्यंत, पुन्हा फिरेच नाही, ते पुन्हा माकरावरची डबल, डबल, काढलं तेले आणि, नंतर मग मशीन रिकाामी फिरवली पाणी बाहेर, काढायसाठी,
हा,
तसं केलं मग, कुठं ते पाणी गेलं.
हम्म मग हाताना, पिळलं काम,
हम्म हो, म्हले वजनदार होत, कस तरी पायाखाली दाबलं आणि पिकल बाई ते. प मग दोरीवर टाकलं, म्हणजे त्या तारावर टाकलं. तारवर टाकून मग पिळलं मी, मग ह गेला का हर्ष,
वर्ष नवता घरी तो बाहेर गेलेला होता.
हम्म हम्म,
हम्म तू अमृताला विश केलं होत काल फोन केलता हॅपी अनिव्हर्सरीचा हो ना बाई मिळाल नाही राहिलं होत म्हटलं मले एक का
ह
मुंज्याची प्रतिमा आणून देशील का सोमवारी आण देवाऱ्यात ठेवासाठी हो ना मग म्हणजे तू लक्षच नाही राहील सांगायचं सोमवारीच आनजो सोमवारी पहिले दूध भात नैवेद्य दाखवाव लागते पिंपळाच्या पानावर अच्छ ते दाखवून देईन मग हम्म
हो हा बा
काय म्हटलं मी न हॅलो बोल ना
हॅलो
हा काही नाही बसलेली आहे आता हॅलो
पिक्चर वगैरे नाही पाहिला का
पाहिला ना द एंड पाहिला पिक्चरचा आजपासून रामायण चालू झालं मोरा
त्यामुळे हम्म
हो पैलचं रामायण चालू झालं
हम्म आ
शाम ते ना आता शांततेचे भाग दाखवतात ना नाही मला नाही आवडली
तू असं म्हटलं का आहे ना काऊन वावाई हम्म
मी म्हटलं ना तुमचे गुलाबजामन असे काऊन झाले म्हज खावेचेे नाही म्हटलं हा कोणता खवाय
सुख न काही तर
म म्हणे आजकालचा खावा मसळी येऊन रायला म्हटलं नुसता खावा खरोखर कणकीचे आहेत का ते खरोखर कनखीचे खऊ बीना खावेचे
कणी नाही खवा आहे
किती मोठी कणी टाकून दे किती मोठी कणीक टाकून दिली आता मी आणला लावतो खवा आणि मी करून दाखवते तुम्हाला माझी हातची ते गुलाबजाम
हो
हम्म
थोडासाच आणून पाहिजो आणि थोडसच करून पाहिज
हा मी दूध पावडर टाकत असतो
हो
फोटो आला माझ
ह
फटवाला फट हा ह मॅग काही नाही असं फिर फिर फिरत होती जरा पोटगत झालत जरा बरं वाटलं फिरीलं तो हम्म म म त्या बाईची शिलाई द्याय लागेल ना
होौ देेतो ना
ज सातशे रुपये ना
घेऊन झालं का मग मी ब्लाऊज घालून पयला
नाही ना घालून पाात आता नाही घालून पाहात नाही म आता मला लवजी ब हता पटकन गाऊन घालून कचरुून झोपून जा्यावाटवला कधी संपून जाते हा कोण
हलवारण होगबोद न अश
हां कायल
ह कल माहिितय का नंत एक एक ओळ आपण जे बोलत आहे ना त्याची एक एक ओळ असे टास्क म्हणून येते मग ते असं खाल्ली लिहावा भ लागते
अरे देव
नंतरचे टास्क के आहेत.
हो. बरं बरं जाऊ दे. तसं नाही बोलत असं बोलायचं.
ह.
तुला काही द्यावणे वाटत ती बॅग.
ग
तुला काही माझी बॅग द्याऊन वाटत. ढ. तू ना माहेरी येत ना तेव्हा त्यात कपडे घेऊनच तेव्हा देऊन देेत.
हा.
हम्मब. त्या ड्रेसच्या बाया बी तर लावायच्या. मजा. आज मशीनवरर बसणार होती पण मी बाहेर गेली होती थोडस. काम होत तर हम्म. त्याच्यामुळे का मी मशीनवरर बसलीच नाही आज. हम्म गादीची खोळ वगैरे होते शिवायची. एका बाईची हो ना. ह बस बस नाही. त्यालागे सात वाजता आली घरी.
हा.
हा.
ह.
ग.
बाकी जो का.
आज पाणी एवढं गडून रालतो महिमा. अगं तुमच्या.